आवाज येते बराबर. हा हा हो हो हो
तर तुम्ही मूळता राजस्थानी आहात.
हो हो हो
अ तुमचा म्हणजे राजस्थान मधला कोणत्या भागात तुम्ही राहता.
उदयपूरला.
अच्छा, तर तुम्हाला मग तुम्ही मराठी कशा शिकल्या.
म्हणजे की असं आहे की मी लहानप्रेमाणापासून माझे आई वडील आहे ना ते म्हणजे आमचा बिझनेस होता. तर आम्ही तिथेच असं आहे आमच्या एज्युकेशन वगैरे त च केलं आम्ही जॉब वगैरे मी तिथेच केले असं
हॅलो
आवाज येतेय ना.
हो येतोय हा बोला मग पुढं हा बोला पुढं.
हा तर मग काय एज्युकेशन वगैरे कम्प्लीट झाली बीकॉम केली. आणि सहा वर्ष जॉब झालं. आणि उदयपूरमध्येच. तर काय माझ्या हसबेंड इथेच म्हणजे आमच शेती वगैरे आहे ना गावी. तर आम काय इथेच त्यांची जॉब वगैरे आहे. तर आम्ही इथेच मी इथेच राहायला लागेल.
बरं आता, समजा तुम्ही मग तुम्हाला मराठी अ तुम्ही तुमचं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमात झालं, का राजस्थानी का हिंदी.
नाय हिंदीमध्ये.
हिंदीमध्ये, मग तुम्हाला मराठी विषय होता का शाळेमध्ये.
हो हो हो होता. म्हणजे पाचवी पर्यंत नव्हता. पाच पासून मराठी आली. मग दहावी पर्यंत आम्ही मी हिंदी मिडीयम होते ठीक आहे. नंतर इलेव्हन ट्वेल्थमध्ये गेलो तर, आम्ही ते म्हणजे कॉलेज लाईफस्टाईल. स्टार्ट होऊन जाते ना चालन.
हा.
तर तो इंग्लिश मध्ये सगळे एज्युकेशन व्हायला लागले.
हो.
म्हणून ते म्हणजे थोडं तर इंग्लिश वगैरे शिकली मी असं. मग नंतर बी, कॉम वगैरे झालं. अकाउंट मध्ये आणि म नंतर तर जॉबला लागले. तर मग काय तिथे तर आपल्याला इंग्लिशमध्येच बोलावं लागते. तो आणि किंवा मराठी माणस असतात, तर मराठीच बोलाव लागत. तो आपल्याला आहेना म्हणूनच ते मेन म्हणजे मला सवय झाली अस.
ठीक आहे आता मग तुम्ही झालेल तस तर मी मा माझे मी नवोदय विद्यालयामध्ये शिकलेलो आहेत. तर तुम्हाला नवोदय विद्याबद्दल माहिती आहे का?
नाही, नाही, नाही.
तर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारची एक योजना आहे, जिथं सहाव्या वर्गामध्ये त्याची प्रवेश परीक्षा होते पाचव्या वर्गामध्ये. आणि जर तुम्ही त्यात पास झाले, तर तुम्हाला सहावी ते बारावी पूर्णपणे मोफत शिक्षण मिळत. तर त्यामुळे पूर्ण भारतामध्ये माझे मित्र आहेत तर माझे मित्र सध्या जयपूरला जोधपूरला मी उदयपूरला पण येऊन गेलो अजमेरला आहे. त्यामुळे मी राजस्थानमध्ये आलो होतो तर मला बऱ्यापैकी राजस्थानी भाषा येती. म्हणजे समजते बोलता नाही येत पण समजते, समजते. आणि भाषा शिकण्यासाठी मूळताः म्हणजे तुमच्या कानावरती शब्द पडणे म्हणजे तुम्ही सतत ऐक शिकणे हे गरजेचं असतं तुम्ही मराठी त्यामुळे शिकल्या का तुम्ही मराठी ऐकली म्हणून.
ऐकली म्हणून हाव बरोबर.
हा तर तुमच्या अजूनही तुमच्या भाषेच्या उच्चारणामध्ये अ तिकडचं म्हणजे हिंदीच उच्चारण येत आणि थोडस गुजराती अ त्याच्यामध्ये मिसळ होते.
हो बरोबर.
हा आपण शुद्ध मराठी किंवा शुद्ध इंग्रजी, शुद्ध राजस्थानी, शुद्ध गुजराती बोलू शकत नाहीत. का, कारण की आ आता सगळ्या भाषेमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे इंग्रजी भाषा शाही मिसळ झालेली आहे. मिक्स झालेली आहे. आणि अ अ म्हणजे अनपेक्षितपणे आपण काही शब्द असे जे बोलतोना ती म्हणजे आपल्याला कळतही नाही आपण काही इग्री- इंगलिश शब्द बोलतो आहोत. उदाहरणार्थ ग्लास. पाण्याचा ग्लास.
हो.
तर तुम्ही जेव्हा म्हणतात तर पाण्याचा ग्लास ठीक आहे पण ग्लास म्हटलं की काय असतं इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काय होतो?
हा काच.
वा मराठीमध्ये त्याला शब्द आहे प्याला
हो बरोबर.
तर तसच टेबल आहे. माझ्या घरात टेबल आहे. पण टेबल हा शब्द इंग्रजी आहे. आणि तोच बेमालूमपणे आपल्या शब्दात म्हणजे बोलण्यात येतो पण टेबलला मराठी पर्याय शब्द काय आहे तुम्हाला माहितीय आहे का?
नाय.
मेज.
ओ हा..
असं तर असे शब्द जे आहेत ना ते आपल्या भाषेमधी असं इंग्लिशच नाही तर केवळ फारसी, उर्दू, आता राजीनामा राजीना मी नोकरीचा राजीनामा दिला. बरोबर तर राजीनामा हा शब्द फारसी आहे आणि त्याचा अर्थ तो मी नोकरी स्वी ना हा नाही. राजीनामा मराठीमध्ये आपण बोलताना म्हणतो का मी? रिझाईन करत आहे इंग्लिशमध्ये रिझाईन आणि फारशी शब्द. राजीनामा म्हणजे काय की मी नोकरी स्वीकारत आहे राजी म्हणजे मी तयार आहे राजीनामा.
हा हो.
असं त्याच आहे तर ही जी आहे ना भाषा आपण अश्या तऱ्ने शिकत असतो. तुमच्या भाषेमध्ये खूप साऱ्या भाषेचे शब्द आहेत. गुजराती, हिंदी, मराठी. ठी इंग्रजी पण बोलीभषेचा एक वेगळा लय ज असतो बोलीभाषेची. वेगळी पद्धत असते शुद्ध भाषा जी आहे ना. राजस्थानी तुम्ही बघा शुद्ध राजस्थानी राजस्थानी. पुस्तकातली भाषाेगळी आणि तुम्ही बोलता ती भाषा वेळी बरोबर मारवाडमध्येध्ये वेगळी बोलली जाते जैसलमेरकडे एक वेगळी तऱची भाषा बोलली जाते आणि अजमेर सुा अजमेरकडे अशी थोडीशी म्हणजे हिंदी आणि राजस्थानी मिक्स आहे.
हा आणि ते इथे मी उदयपूर आहे ना. तो मेवाडी इथे सांगतात मेवाडे
तिथे मेवाडी भाषा त पण वेगळीच भाषा आहे म्हणजे मध्य प्रदेशात लागून. जो राजस्थानचा भाग आहे तिथली हिंदी वेगळी आहे.
हो.
आणि पुढं एकदम आपण जेव्हा बॉर्डरकडे जातो ना तर ती भाषा वेगळी आहे राजस्थानी.
हो बरोबर.
तर मग आपण जेव्हा भाषा शिकतो ना तर आपल्या कानावर शब्द पडतात आणि आपआप शिकतो. तुम्ही बघा लहान मुलं जे खेळतात ना समजा तुमचं बाळ जर लहान असला तुम्ही तुमच्या घराच्याजूबाजूला तर हिंदी बोलणारे लोक असेल तर ते बाळ हिंदी बोलायला लागतं.
हो.
कारण त्याच्या कानावर जास्त काय पडते हिंदी.
हिंदीच पडतेय.
तर यामुळे असं वाटतं का तुम्ही भाषा शिकत असताना कानाार पडणं म्हणजे सतत ऐकणं हे खूप चांगलं असते.
हो. बरोबर.
आणखी तुम्ही काय सांगू इच्छता याच्याबद्दल
बाकी हे काय आहे असं नाहीये. पण म्हणजे आपल्याला असं आजची जनरेशन मध्ये ना असं आहे की आपल्याला म्हणजे थोडत आपली ज आजूबाजूला आपले राज्य आहे ना ते म्हणजे त्यातली भाषा आपल्याला यायला पाहिजे. आणि आता बघा फॉरेन मध्ये कोण कोण अमेरिका जातात यु एस वगैरे. न चीन वगैरे जातात. म्हणजे काय एज्युकेशन येथून केलंय ठीक आहे पण जॉब साठी ते तिथे जात आहेका मोबाईला ठीक आहे पण त्यांना काय प्रॉब्लेम होते. मला लँग्वेज येत नाही भाषा येत नाही आहे. तर मग काय हे म्हणजे आपल्याला म्हणजे वीक पॉईंट असं आहे. कि मला ते भाषा येत नाहीये म्हणून मी तिथे जाऊ शकत नाहीे. अस की ना हा तर मी मी असंच माझं म्हणणं आहे की बाबा क आपल्या ह्याच्यात ना भारतमध्ये ह्या पण एक असं व्हायला पाहिजे की बाबा. म्हणजे तुम्हाला तसं इथे तिथं जायच असेल. म्हण आउट ऑफ इंडिया वगैर तर तुम्हाला ते म्हणजे लँग्वेज यायला पाहिजे असं वेगवेगळे आपल्याला शिकवायला पाहिजे. वेवे इथे असं म्हणजे ऑप्शन पाहिजे असं.
आता एक तुम्हाला सांगतो मी तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे.
बिक हा.
तर तुम्हाला बीकॉम पर्यंत शिक्षण पण तुम्हाला बारावीपर्यंत तुमच्याकडे. तीन भाषा तुम्ही शिकल्या असणार तीन भाषा सांगा मग कोणकोणत्या शिकल्या तुम्ही.
हिंदी मराठी इंग्लिश.
हा मग तरीही तुमच्या भाषेच्या. उच्चारणावरून तुमच जे प्रोनान्सिएशन आहे हे अशुद्ध. इ्ल बोलत तुमही तुम्हाला म्हणजे ओळखूय त्यांना कं्हा तुम्ही. महाराष्ट्राचे नाही आहात.
हा हा हा.
प याचा परिणाम काय हा तर कान जेव्हा काणार भाषा. ना ते शंभर टक्के शुद्ध भाषा बोलून तुम्ही ते तस बोलू शकत नाही.
हो हो हो हो बरोबर हम् हम् हम्.
आता एक सरळ एक तुम्हाला विचारतो मी का तुम्ही मी जर तुम्हाला एक वाक्य दिलं मराठी मध तुम्ही त्याच्या पूर्णपणे शंभर टक्के मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकाल का इंग्िशमध्ये नाही. श तुम्ही जर मला राजस्थान. तुम्ही करू शकल का.
नाही म्हणजे म म्हणजे मारवाडी मध्ये हे करणार पण त्याच्यामध्ये नाही का असं आहे की थोड तरी मिक्स होईल असं. काय ना काय पॉइंट येणार इंग्लिशमध्येध्ये किंवा हिंदीमध्येध्ये. अससं. हॅलो!
हा.
आवाज येत आहे ना.
हा हो मला एक सांगा तुम्ही का जेव्हा तुम्ही भाषा शिकता. तर तुम्हाला का वाटतं भाषा शिकण्याची पहिली पायरी कोणती आहे.
अ ये अ अ. ख खो ग हम्म अच्छा ऐकणे.
ऐकणे नंतर बोलणे नंत तर वाचणे आणि सर्वात शेवटी लिहिणे.
लिऊण आहे हो. बरोबर.
ऐकून घ्या हॅलो लहान लहान मूल भाषा भा भाषेला कोणत्या भाषेला तुम आता. मदर टंग तुमची मातृभाषा तुमची मातृभाषा कोणती आहे. मदर टंग मारवाडी का तिला मदर टंग का म्हणतात कारण की आप आपण लहान बाळ आईच्या सतत सा जात असते म्हणून त्याला आईकडून शिकली जाणारी भाषा. त्यामुळे मदर टंग मातृभाषा आईकडून शिकले जालेली भाषा. तर हा असा एक टॉपिक आहे. का ज्याच्यावर तुम्ही म्हणजे त्या बाळाचं तुमचं आईचं आणि बाळाच. े म्हणजे ह्या असते. संभाषण जे बोलण नसते ना ते आहे आणि बाळ व्यवस्थित करू शकते आणि मग. ती त्या भाषेतून त्या बाळ जास्त शिकतं म्हणून त्याला मातृभाषा म्हणतात. आता तुमची मातृभाषा तुमची मदर टंग मेवाडी आहे बरोबर. राजस्थनी आग त्याला- तर हा हाच फरक असतो का म्हणजे भाषा शिकण्यासाठी तुमचं नीट म्हणजे भरपूर तुम्ही ऐकावं मग नंतर तुम्ही बोलावं नंतर तुम्ही वाचावं आणि सर्वात शेवटी तुम्ही लिहावं. हा ठीक आहे. आपलं दहा मिनिट झालेत. तुम्ही कॉल कट करा. आपण एकदा वॉट्सॲप वरती बोलूया मग आपण नंतर बोलू ठीक आहे.
हो, तुम्ही करा ना कॉल असं.
हो, मी करतो तुम्हाला थांबा जरा.
हो हो.